कर
साहेब नमस्कार काय चाललंय.
काय बसलोय.
काय नाय परवा अ गेलेलो बाहेर फिरायला.
बरं बरं बरं कुठे गेला होता.
ते गेलेलो आम्ही बघा तुम्हाला सांगतो हैदराबादला.
हैदराबाद ह अरे वा भारीच की
मग आता तिथं कसं आहे अ हैद्रबाद सिटी याला तिथं म्हणजे अ आता तिथं निजामाच्या निजामा निजामांचं शहर म्हणून ती ओळखले जाते ना
हम् हम्म हं
आणि त्या शहराचा इतिहास असा आहे. कि अ पूर्णपणे तिथ आहेत हैद्रबादी बिर्याणी परत ये इतिहासामध्ये शानदार तिथे वस्तूकला परत तुम तुमचे वेगवेगळे वाडे परत तुमचे किल्ले असं ते हैदराबाद सिटीला एक नाव वेगळं वेगळ्या पद्धतीची ओळख ये आणि हायटेक सिटी म्हणून तिथं ओळखली जाते ती हैद्रबाद सिटी आणि हां आता काय झालंय तिथं चार मे ला म्हणजे चार मिनार म्हणून एक आहे ते पंधराशे एक एक्याण्णव साली ते सुलतान मोहम्मद कुलीनं काहीतरी ते अं हैदराबादच चारमिनार बांधलय.
हम हम हम
आणि तिथं त्या त्या हैदराबादमध्ये एक ऐतिहासिक मुठी अशी एक धर्मस्थळ आहेत. पहा मग त्याला आपण मस्जिद म्हणतो आपण हा
पण तुम्ही ते गेला कस ट्रेननं गेला विमान का गाडी घेऊन स्वतःची गेला होता.
नाही नाही डायरेक्ट आम्ही म्हणजे असं टूर आणि ट्रॅव्हल्स च आहे ना त्याच्यानं गेलेलो हैदराबादला म्हणजे प्रॉपर हैदराबाद हैदराबाद साठी टूर अरेंज केलती नुसती हैदराबादसाठी
होय की पण किती लांब आहे किती लांब आहे तेे
ते साधारणतः आता बघा इथून म्हणजे आम्ही आम्हाला ते टोटल सहाशे किलोमीटर पडले सगळे मिळून
सहाशे मग असं जर पैसे पर हेड काढली होती का असच कॉमन
नाही नाही पर हेड काढलेले आहे. प्रत्येकाने काहीतरी चार चार हजार रुपये
मग जेवण खाणं वगैरे त्यांचंच का
नाही नाही नाही नाही हे सगळं वयक्तित केलेलं फक्त ट्रॅव्हलिंगचे पैसे काढलेले आहे. असं खाजगी ट्रॅव्हल्स केलेली ओ
हा हा हा हा हा हा
आणखीन कुठेतर मुक्काम म्हणजे प्रॉपर हैद्रबाद सिटी बघण्यासाठी गेलेलीत. त्यामध्ये गोलकंडा कोर्ट आहे तिथं आपलं हा गोलकंड कोर्ट आहे परत हे दोन्ही विज्ञान तिथं एक एक हे आहे म्हणजे मोठी प्रयोगशाळा आहे तिथ त्याच्यामध्ये कशा पद्धती च हा कशा पद्धतीचं तर हे केलं जातं पर तुमचं बिर्ला टेम्पल आहे तिथे एक
हम् हम हम्
परत तिथं नाईम तिथं साधारणतः दोन दिवस होतो पण ते रामोजी फिल्म सिटी आणि एक तिथं आहे जवळ असं बस हा रामोजी रामोजी राव रामोजी रामोजीराव म्हणून ते एक होता अ तिथलं प्रसिद्ध उद्योगपती त्यांनी ते डेव्हलप केलेलं आहे हा
हम् हम्
मग ते बऱ्यापैकी सर्व पिक्चर हिंदी, मराठी, तमिळ सगळ्या पिक्चरांचं सिरियलचं शूट तिथं होतं. त्याला एन्ट्री फी आहे. हाय बरेच अस सिटी ते आत एंट्रीला फी आहे सगळी परत आत प्रत्येक इव्हेंट बघायला फी आहे पैसे आहेत त्यांची गाडी गाडी गाडीच आहे त्यांची त्या गाडीनुसार गाईड असतो. तो त्या गाईड नुसार पैशे भरले पर सीट साधारणतः वेगवेगळ्या अ हे आहेत तिचे विभाग आहेत पर विभाग पाच पाचशे रुप पाचशे रुपये पर पर्सनचे पैसे भरले आपण कि तिथं जेवढे जेवढे त्यांचे रूट आहे. एक पाच सहा किलोमीटरचा त्या सहा किलोमीटर. मध्ये वेगवेगळे कुठले कुठले इव्ंट्स आहेत. ते दाखवतो म्हणजे पार्ट मुठठा हे त राम म्हजे फिल्म सिटी.
खर हा हा हा हा.
दोन अडीचशे एकरात ते प - पूर्णपणे आत वसलेलं आहे सगळं असं परत - तर त्याच्यानंतर ते कुतुब तुझ्या व. कौतुबशाही चे मगभीर आहे तिथे आहे ते. परत किल्ल्या किल्ल्याला लागणार तिथे. अ प्रशासकीय यंत्रणा म्हणजे तिथं कुठल्या कशा - पद्धतीन चालत होतं त्यानंतर - तून जरा पुढं चार महिनाच्या पुढं समोर गेले की ते मक्का मस्जिद आहे तिथे एक. हा चारमिनारच्या अस. तसं चं ते साधारणत माया मते - अ - एक- एक- एक - एक. एक किलोमीटर बी नसलं पाह अर्धा किलोमीटर सं. समोरच आहे त्याच्या पुढं परत - ते रामोजी फिल्म सिटीला संध्याकाळचा ह्याचा शो असते. म्हणजे लेझर शो असतात अ. पर लेजर शो आणि दररोज त्यांचे फिल्म सिटीतले इव्हेंट्स असतात म्हणजे. ऑर्केस्ट्रा असतोयं. परत वेगवेगळे अं त्यांचे म्हणजे. मग जसं आपण फिल्म बघतो.
मी ते दिवसभर का रात्रभर चालू असतं.
नाही - नाही - नाही - नाही हे हे रात्रीचा हा इव्हेंट असतोयं. बघायला हे फिल्मचं. स्टुडिओ मध्ये काय असते ऑर्केस्ट्रा असतात वेगवेगळे मग - त्यानंतर नाटकाचे नाटकं बी असतात तिथे वेगवेगळे म्हणजे येणाऱ्या - पर्यटकांना तिथं आधी ऑनलाईन बुकिंग असते म्हणजे ज - बाबा दोन चार दिवसाांसाठी हैदराबाद सिटीला बघायला जाणारा जो पर्यटक आहे. त्यामध्ये त्याला जर तिथं जर इव्हेंट बघायचा असेल. अ कुठले नाटकाचे किंवा गाण्याचे. किंवा असं डान्स वगैरे असं लेजर शो त्या. मध्ये सगळा इतिहास दाखवला जातो परत तिथं - वेगवेगळे फूड कल्चर आहे तिथं. हैदराबादी बिर्याणी तिथं फेमस आहे तिकडची सगळची.
हा सगळ्यात जास्त तेचं खाण्या खाण्याच्या बाबतीत म्हटलं तर ते. हैदराबाद बिर्यानी तिथं हे आहे जास्त हं
ते. अ बिरला टेंपल एक आहे ते त्याच्या - तिथून सगळ्या बऱ्यापैकी हैदराबादच हे बघाय मिळतं. वियंगम दृश्य बऱ्यापैकी तिथून सिटी दिसते ती हा.
हं हं हं.
पर ते स्नो वर्ल्ड एक आहे तिथं आसपासच रामजो - फ्लिम सिटीच्या त्याच्यामधी कसं आहे कि आर्टि स्पिशल ते स्नोवल्ड केलं तिने त्याच्यामध्ये तुमच्या बर्फाचे डोंगर वगैरे आता नवीन नवीन इव्हेंट सुरू झालंय तिथं. हा आणि आता तिथं जर खायचं जर म्हंटलं खायला फूड तिथं तर हैद्राबादी बिर्याणी म्हणजे जोरात आहे.
हम् हम् काय त्याचा रेट बिर्याणीचा काय रेट वगैरे कसं मिळतं ते
पर पर्सन म्हणजे तिथं किलोचा रेट काही तर पंधराशे रुपये आहे.
आहे काय हां हां हां
पंधराशे रुपये किलो त्याच्यामध्ये साधारणतः पाच माणसं व्यवस्थित त्याच्यामध्ये राईता परत त्याच ते अ जरा ग्रीन ते ग्रीन रस्सा मिळतो त्या ग्रीन म्हणजे बऱ्यापैकी खाण्याचाच असतो त्यो बिर्याणी बरोबर चांगला लागतोय.
हम्म.
इराणीच्या चहा सगट असतोय तिथं इराणी म्हणजे ते काही इराणचं एक कुटुंब तिथ आहे म्हणजे पुर्वी आलेलं तिचे आता बरीच लोक तिथं ईरानी आणि चहा म्हणून एक मिळतो तिथं
हम्म हम्म हम्म हम्म.
ते उस्मानिया बिस्किट हे काय तिथं म्हणजे उस्मानिया नावाचा एक तो कोणतरी तिथलं उद्योजक होता. त्यान ते सुरुवातीला त्याच्या हा त्याने ते बिस्किट तयार केलं तर घरी
हम् हं
त्याने बिस्किट तयार केलंत
हम्म हम
आणि त्याच्यामध्ये त्या बिस्किटाच हे बिस्क बिस्किटाचं तेवढं फेमस झालं
हम्म
तिथे लोकच लांबुन लांबुन ते बिस्किट
पण हे दोन दिवसात पूर्ण हैदराबाद होतय फिरून.
दोन दिवसात होत नाही पण ते थडं थोड थोडं थोड थोडं एक एक दिवस लागतं रामोजी फिल्म सिटी बघायला सगळं.
होई की मी तेच म्हणतोय ना एक दिवस पूर्ण रामोजी फिल्म सिटी बघितली हम्म. हा आता तुम्ही गेला होता म्हण काय म्हणुन म्हटलं ते आता एका दिवसात दोन दिवसात कसं काही हे सगळं हे झालं. कारण ते भाग लांब लांब भाग आहेत आणि ते कसं काय आहे तुम्ही मग मॅनेज केलं अस ते
नाही नाही तिथं काय फार वेळ प्रत्येक याच्यात फार वेळ थांबला नाही हो.
फार वेळ पण ते बघण्याची हे आहे थांबून पण ते एका दिवसात नाही ते एका दिवसात बाकीचे कसे होणार ते
रामोजी फिल्म सिटीला फक्त वेळ लागतोय आता बिरला टेंम्पल झालं कणकोड फोड झालं त्याला किती हार्डली दोन तास लागतात आता.
नाही मोठा येत ते भाग.
नाही नाही मोठे भाग मोठे असले जे बघायचे जे आहे का नाही ते फार बिर्ला टेम्पलला काय आहे पीसफुल आहे फक्त शांतता आहे. साधारणतः एक दोन
वर वर चालत न ते जायचं आहे होते असं हे आहे.
नाही आता हे आलंय की तिथं रोपवे आलाय की त्याला
हम्म
रोपवे रोपवे आता तिथं
रोप वे नाही तिथं
हा आता रोपवेचे जंक्शन केलेय तिनी तिथं
ह हम्म
बऱ्यापैकी एक साधारणतः पर पर्सन दोनशे रुपये आहे तिथं. मग ते रोपवे न जाते आता तिथं सगळे.
हम्म हम्म हम्म.
आता काय झालंय त्याच्यानंतर परत तुमचं अ खायला सगळं तिथं नॉनव्हेज जोरात आहे तिथं. नॉन व्हेजच तुम्ही तिथं हा आणि म्हणजे कसं आहे तिथं जरा ऐतिहासिक वारसा असल्यामुळं
हम्म
त्यामुळे ते बघण्यासारखं अ बऱ्या पैकी शहर आहे तिथलं आणि त्याच्यात वस्तू ज्या मिळत्या तिथं काय त्या हस्त हस्तकलेशी निगडीत असणाऱ्या वस्तू आहेत सगळ्या म्हणजे जे अँटिक पीस म्हणतो आपण ह ह हैद्रबादमध्ये जर तिथं बघाय गेलं तर ते फर्निचरच शोरूम बघायचे सगळे
हम्म
ते सगळे जे फर्निचर आहे ते सगळं राज जे राजवाड्यांच्या ज्या राजवाड्यात जे फर्निचर असते तशा पद्धतीचं तिथं फर्निचर मिळतं. फक्त ते एक असं ऑल इंडिया डिलिव्हरी असते तिथं तुम्हाला जे काय पसंत पडतंय तिथं बुक करायचं. आणि ते तुम्हाला तुमच्या ट्रान्सपोर्ट कुठंन घरी पोहच करण्याची व्यवस्था करतात त्यांचे ऑल इंडिया सगळीकडें हेे हायत असं चांगल्या प्रकारचं तिथं फर्निचर मिळतं त्या भागात.
हम्म हम्म हम्म हम्म
त्यामुळे गेला तर फर्निचर व्य बघायला तिथं वेगवेगळे शोरूम आहेत भेट द्या जरा.
तिथं भेट देतो की भेट देतो ओके ओके हा